हॅलो.
हा बोला बो
बोला. काय गेले ना आज ड्युटीवरर.
अ नाही जरा काम होतं एक फाईल बनवची होती.
अच्छा कशी
हे आपलं कम्प्युटर ऑनलाईन.
हो का
हा
बरं मग तुम्हाला रोज जायचं काम नाही वाटते.
नाही. काम तर रोज रोज असतयं पण हे करत असतो
हो का.
कारण की ते ऑनलाईन जर काही काम असलं कम्प्युटरवर फाईल वगैरे बनवायची असली तर मगं कम्प्युटर लागते. मग तिकडे जाऊन तेवढा वेळ घातल्यापेक्षा इथंथ बनून पाठवून द्यायच पीडीएफ.
चांगलं हाय मग तुम्हाला इथूनच ऑनलाईन काम होम पॉब काय घ वर्क हे ना घरीच बसून काम करायच. मस्त हे ना मग आता पाउस असल. तिकडं जायचं आत
अ ते बी आणि कसं हाय कसं नाही आपण सगळे काम वेळेच्या आधी पूर्ण असतात ना आपली. त्या त्यामुळे हम्म. त्यामुळे ते तेवढं माझ्यावर हेे येत नाही, म्हणजे लोढ येत नाही.
तेच ना मग वेळेच्या वेळेवर कामं केल्यानंतर माणसाला म्हणजे य जास्त प्रेशर येत नाही ना. काय म्हणते त्याले हं नाही तर मग ते हं.
हा तेच बाकी अजून काय कुठं घरी हे घरी हाय का?
हो आज मी घरी हावु. पाऊस यालाय इकडं.
हा, हा, हा. इकड पा कालपासून चालू झाला ना भाऊ.
काल -काल पाऊस झाला. मस्त झाला काल.
म्हणजे हळु बारीकच झाला पण चांगला झाला.
हो, हो. नाही काल रात्री आमच्या इकड मस्त जोरात मस्त पाऊस झाला. हो. चांगलं झालं आणि आता भिर भीर भिर भीर हम्म.
चार दिवस.
अ बाबा म्हणाव चार दिवस नाही पुरा पावसाळाच पाहिजे ना आपल्याला चार दिवस पाणी करून काय करू.
हो नाही चार दिवस सांगित जाऊनते म्हणजे चार दिवस लगातार चं. कंटिन्यू राहणार हाय चालू पाऊस.
अच्छा.
म्हणजे जस एकसारखी स्पीडन. हम्म
हो. आता अजून काहीच नाही ना नाले नाली काहीच भरल नाही ना आज या व - - र्षी पाणी लईच खूपच कमी हेना.
तर आज मी आजची एकवीस एकवीस तारीख हाय.
हो.
जुलै ऑगस्टमध्ये पाऊस कमी होती.
हो.
पंधरा ऑगस्टला थोडाफार आधी पाऊस.
हो.
मग काय ऑगस्ट, सप्टेंबरला हिवाळा लागतयं ना ओ.
बरं बरं एक मिनिट मी एक कॉल उचलतो जरा मला कॉल याला वापस कर
ह ह बसून
हॅलो.
हां. बोला भाऊ. ते चार दिवस सांगितला पाऊस झाला चांगला.
हो चार दिवस झालं, शेतकऱ्याच खूपच हे आहे ना, परेशानी आहे ना. आता जे पिकं जे बागा आले आता ते वाढ खुंटते त्याची.
हो ना. हो ना.
आपल्याला कस जसं वेळेवर सर्व काय आपल्याला आपल्या शरीरासाठी पण जेवढं वेळेवर भेटलं सर्व काही, ते शरीर चांगलं राहते तसंच
तसच हो ना हो ना आता हे सब सब
हो ना दोनच मंथ राहिले ना आता पावसाळ्याचे.
दुसरा हे संपत आला ना
आ फक्त दोनच आता सप्टेंबर म्हणजे दोन महिनेच राहिले ना आता ऑगष्ट आणि सप्टेंबर जुलै संपला
हां सप्टेंबरला पाणी असते का?
सप्टेंबर हो ना ऑगस्ट पर्यंत राहिले.
हा जरा जरा जरा राहायची बरोबर हाय. हम्म
दोन महिने तर असेच गेले पाऊस वाटला ही नाही.
हो ना, हो ना
नदी नाले ओढे सर्व.
इकडं म्हणजे नाही तसं विहिरीला आहे म्हणा पाणी पण, अस नद्या, नाले भरून व्हायले पाहिजे
हो ना ते नद्या नाले जेव्हा फुल भरतील तव्हाच तर मग विहिरीला पाणी येईल जमिनीत मुरल आहे का नाही? जमिनीत मुरल्यानंतर तर विहिरीला पाणी येईल, बोरले पाणी येतील
बरोबर हाय
हो.
हो काम सोडून घरी आला?
हो नाही इकडं बस स्टँडला आलो होतो
हा हा ह
का होतं जरास ते बाबाची श्रावण बाळाची फाईल बनवायची त्याच्यासाठी उत्पन्नाचा दाखला पाहिजे होता.
स्मार्ट कार्ड काढलं का? स्मार्ट कार्ड महा, एस टी महामंडळाच?
नाही इकडे ती आईची ननंद गेली होती मी तिथं ते जायचं जायचं त्याने बोलवलं होत अजून काही गेलोच नाही आ चेक केलं होतं मी ते स्मार्ट कार्डंच तिस्स
हो का? ती किती वेळात भेटते? काय काय लागते डॉक्युमेंट?
अरे स्मार्ट कार्डचं कसं हाय म्हणता ते काढलं तरी एटीएम सारखं त्यात पैशे टाकावे लागतात
नाही नाही तसं काही नाही.
आ, समजा
तसं नाही ते स्मार्ट स्मार्ट कार्ड म्हणजे ते आधार कार्ड माग म्हणजे एटीएम सारखं आहे का ते?
हो ना आता काही जण आहे ह बाहेर आपले माणसं जे ट्रॅव्हल्स करायले कारण बसमधून तर त्यानी काढलेली दयाले कंडक्टरले
हा हा हा हां
तर कंडक्टर म्हणे बाई म्हणे याच्या पैसे टाकाय लागतात तेी रिकाम हाय ना मग काही काही जणांन कमीत कमी दोशे अडीचशे रुपये तरी टाका
आणी कमत्यात आम्ही तिकीटनुसार काडत जाऊ
हो ज्या दिव लागल त ते त्याच्यातून कापतील असा आहे ते
म्हणजे ते फोन बिनच काम नाही डारेट कार्ड स्वाईप केलं की झालं
हा हा
अच्छा असाय का ते
हावं
तेचं म्हटला ते एक ऑगस्टपर्यंत मुदत हाय काय एक ऑगस्टपर्यंत
हो ना आता तर ते स्मार्ट मीटर बि लागले ते, ते मीटरच कस माहिती आहे का?
हम्म हम्म हम्, नाही आमच्याकडे साध हाय.
हो नाही ते आता लागले ते त्याच कसय माहितीय का ती तारीखे समजा तारीख संपली महिन्याची प त्या बिलची कि ऑटोमॅटिक बंद होती तस तसं मोबाईलचं रिचार्ज कसं खतम झालं की मोबाईल बंद होते लागवायचं कॉल.
तर लाईट कनेक्शन बंद
तस डायरेक्ट ऑनलाईनच तिकूनच बंद तुम्ही जा मंग मी ते बरा हा नायत पहिले कसं आता लाईन मधे लोक ते वायर कापायला यायाचे खांब्यावरचा आता तसं नाही जस आपल्या मोबाईलचा रिचार्ज ह हो डारेक्ट आपण कसा मोबाईलचा रिचार्ज संपली आपण जातो दुकावर नाय त मारतो. त्याशिवाय विलाज नाही तस लगेच डायरेक्ट ऑनलाईन तिकून बंद
हो ना पण आता ते अ हे विरोध चालू हाय ना त्याला
आं
त्याला विरोध करत्यात ना लोक
हो विरोध त चालू आहेेत. हो असा विषय तो
हम्म हं पण ते चांगल्यामध्येचं काय त्याज काही हे नाय त्याज काही
आ हो जास्त काय प्रॉब्लेम नाय त्याला हो पण ते कस बिल जास्त यायले लोकायले.
हो बिल याय जास्त पण ते असं फॉड नाय मीटरमध्ये काय फॉड नाय म्हणतात.
पण ते फॉड नाय पण कसय ऑफलाईन जे होत बिल भरायचो आपण त्याच्यात आपण ती तीत जाऊन म्हणू शकतो बा की आम्हाला बिल खूप आलेलं आहे.
हाव हो
हो.
हय ह्यात काय विषयच नाय.
हो.
त्याच्यामध्ये काय विषय नाय डायरेक्ट
याच्या हा भरावाच लागत याच्यानी
हम्म त्यामु त्यामुळ ते विरोध करत असतील.
असं हाय नं ते
हूं हूं बरोबर आहेत सगळे
ते काही जणची झाले लावले काहीं ना काही जणची बाकी हायेत.
हो काही लोकांचे बाकी ये.
हो ते तुम्ही भरला तर लोक मत मध्ये काही ऑनलाई ती अर्जाची जागा होती तुम्हाला त काय समजा
नाय नाय नाय नाय नाय येत न ती काय सर्क्युलेशन मध्ये ये ना
हो नाही मला आलता कॉल आलते वानखेड सराच
हा हा
ते म्हणे कॉल आलाता का तुम्हाला काल इंटरवू साठी त म्या म्हणलं मला काय कॉल आला नाही. ते म्हणलं नाय कर हो मेलो ते मला काय असं होऊ शकत नाही अस आहो म्हणलं सर आलाच नाही.
हूं हूं हूं हूं
म त्याल म्हणलं मायाकड हिस्ट्री ये बुआ कोणाला नाही ते मग तिकड फोनं लागलेल बर बरं बरं काय हरकत नाही.
हूं हूं हूं
तर म्हणत उद्या मंग जा मी दुसऱ्या बॅच मध्ये तुला बोलवून घेल म्हणे इंटरव्यू साठी
हाव कां कुठे खामगावला का?
नाय अकोल्याला
नाय आपल्या कोणत्या वा व व वाशिम ब्रांचसाठी क कोणत्या ब्रांचसाठी
वाशिमसाठी वाशिम अकोला दोन
आणि वाशिमला कोणती पोस्ट ये?
रिकवर्हीची ज्याच्याकड आपले पेपर लावलेले त्याचे पैसे वसूल करायच ते काम जरा हाय कीचकट कारण ते बर काय वीस वीस एक हजार रुपय हाय वाटते.
हौ गा?
हौ डबल काय वारते काय तेेत फक्त टी ए टी ए देतात त्याच्यामुळ बरं वाटल कारण पेट्रोलचे पैसे जर दिले तर आता करणच आहे ना आपल्याला काही दुसरा पर्यायच नाही ना हो आता ते होते का नाही ठेव आपलंही होते कनी काय माहित ना तिथ बरेच जण इंटरव्ह्यू येणार आयत ना
हौ काही दुसऱ्या पेपरचे असतात ना ज्ञानुभव अनुभवी असतात‌ ना काही काही
हो अनुभय असतात अन वाशिमचे कोण कोण जातात काय म्हैत आता तेच आपलं सिलेक्शन झाला पाहिजे असं हाय.
हो हो नाही दिऊन देऊन याचा इंटरव्ह्यू काय व्हइल होईल पुढं
बघू आता त्याचा कॉल आल्यानंतर हय, फोन लाव ज्याच्याकडे कॉल लावाय सांग त्यान लावलीच नाही वाटते कारण मले तर नाही आला.
नाही का म्ह हे वानखिडे कोण नाहीत मंग तुम्हाला दाखवून
वानखेडे आपल्या सोबत वालते ते फिरू लागले होते ते आपल्या
हकोल्याचे सर, अरे हो हो ते सर का? अच्छा अच्छ अच्छा! ते म्हणे का
हौ.
हा हा बरोबर आय त्यांना इकड पाहिजे ना तेव्हा मॅन
हो ना इथं नाहीच ना पण ते लई ते फिरायचं काम आहे, लय कुठाण्याचं कारण ते इकड तिकड वसुलीवर जाणंच हाय तेंना
बरोबर आय
आ आरामदायक काम नाही ना
नाही पण नसल्यापेक्षा बरं हाय न त आपण एकीकड म्हणतो, हे नाही ना एकीकड असल्यावर आपण त्याच न नाही करत
हम्म.
इथ क करून न मग अ करून आपणं अस म्हणू शक
हा ती पी नाही म्हणून मला आता करायचं आपल्याला जे हाय ते असू द्या सध्या हाय का नई.
आणि एकदा हित उतरल्या जमते जरा सगळंच जमते.
हो.
हु मंग ते मग बरोबरच
आपण ख अजून करेल आय ना, आपूण फायनान्स मध्ये करले तीन महिने फिरलो.
हौ का? कुणी
फायनान्स फ्युजन फायनान्स होत हिंगोलीच
हा हा अच्छा! मायक्रो फायनान्स सारख
ठीक ये बरसामन
ठीक ये ठीक ये हा
हा ठेव